हॅलो! आवाज येतोय का. हॅलो!
हां.
ह, येतोय आवाज.
हा बोलया बरं अ तुमच्याकडे पाऊस आहे का ग.
नाही ग असंही आमच्या भागात पाऊस कमीच पडतो. म्हणजे मी जिथे राहते तिथे हो हो तिथे पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे अ आम्ही कस थोडस गुजरात आणि राजस्थानच्या बॉर्डरवररती राहतो. तर त्यामुळे थोडं पावसाच प्रमाण इकडे कमी असत आणि ह्या पाऊस म्हणजे मी जिथे लहानाची मोठी झाली तिथे भरपूर पाऊस होता. शहरामध्ये मी राहत होती म्हणजे अगदी आम्ही लहानपणी असं चाळीत राहायचो. अगदी घरामध्ये पाणी येत. एवढा फौस मी बघितलेला आहे आणि म्हणजे हो अगदी म्हणजे एवढा मोठा पाऊस की अ... अ मी विसरूच शकत नाही पावसाळा म्हणून मला पावसाळ्याची अगोदर खूप चिडे यायची. कारण की नाही आवडायचं.
हा, ह.
बाहेर फार धडकी भरायची बाबा आता पाणी घरात आलं की? सामान कुठे उचलून ठेवणार. आईला सगळ्यांनाच टेन्शन यायचं काय करायचं कारण की तीन तीन मुलं होतो आम्ही. शाळेची पुस्तकं असायची सगळ्या वस्तू होत्या घरामध्ये फ्रीज टीव्ही मग सगळंच कुटुंब वर माळा होता मग माळ्यावर सगळं चढवायचं. म्हणजे आहेच की ताप डोक्याला सारखं रोज आणि पाऊस काय एक दोन दिवस असतो का तीन तीन महिने पाऊस म्हणजे मी तर खूप जवळून बघितलाय पावसा आणि आता जरा मोठं झाले तर आता चांगला वाटत त मापसाला पण लहपणी नव्हता आवडत तुम्हाला बोल तू काय बोलशील
पाऊस म्हटला म माझ्या सगळ्यात ना आवडता ऋतू म्हटला तर पावसाळा कारण मला जास्त पावसाळा आवडत नाही कारण आता सध्या पावसाळा सुरूच आहे अ पण कस एक तर घरामध्ये ले किचकीच होते मला तरी ती पावलं उठवत आली की घरात अजिबात आवडत आणि पहिली गोष्ट म्हणजे कपडे वाळत नाहीत मेन म्हणजे फॅनला वाढवा इिथे वाढवा तिथे वाढवा आणि सगळ्या घरात ना सगळे कपडेच असतात मला पहिल्यांदा जास्त स्वच्छ त्याची आवड आहे आणि घरामध्ये जास्त पसारा दिसला की माझ मला खूप राग येतो अ त्यामुळे पावसाळा जास्त आवडत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ पावसाळ्यात एक मजा येते म्हणजे ह्याच्या्या अ आपल्या धबध धबधबे जास्त सुरू असतात ते पर्यटन स्थळी जाऊन अं धबधब्याचा अनुभव घ्यायला मला खूप आवडतो म्हणजे अ आरे चला धबधब्याला चला आणि मग मौज मस्ती करा कारण आम्ही ज प्रत्येक पावसाळ्यामध्ये आमच्या इथे जवळ रावतवाडी धबधबा आहे आणि आंबोलीचा पण जवळच आहे त थोडा थोडा लांब आहे एक दोन तास लागतात आंबोलीला जायला आणि आम्ही तिथं आवर्जून भेट देतो आणि अ निसर्गाची मज्जा लुटतो फक्त धबधब्यापुरतं आवडतं मला आणि मग त्याच्यासोबत अ चहा आणि भजी खाणं एक बातच र असते कारण खूप भारी असत ते विभाजन त्यामुळे मला ते पावसाळ्यात खायला आवडतं कारण जास्त पण भिजलं तर एक पावसाळा्याला कि दुखण्याला म्हणजे एक सर्दी ताप खोकला हे फिक्स असतं घरामध्ये आणि पेशंट तरी भरपूर हो घरामध्ये एकाला झालं की दुसऱ्याला आणि व्हायरल इन्फेक्शन खूप होत त्यामुळे मग असं वाटतं की मग पावसाळाच नको
अगदी अगदी नाही बरोबर आहे कसं आहे म्हणजे प्रत्येकाचा पावसाळ्याचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो तसं मी सांगित की जशी मी त्यावेळीचाळीत होतो त्यावेळी आम्हाला नव्हतं पण ज्यावेळी आम्ही नंतर बिल्डिंगमध्ये थोडा दिवस. आनी गेलो तर तिथे अगदी गॅलरीत बसून. मस्त चहाचा कप घेऊन बाहेर असा पाऊस पडताना बघताना खूप छान वाटायचा आनंद वाटायचा. आणि मज्जा यायची. कारण की वातावरण थंड असायचं. अ मेन म्हणजे तो मातीचा जो वास येतो पहिल्या पावसाने पडल्यानंतर, तो खूप छान वाट सुगंध असं म्हणजे अ त्याच्यासारखा अ त्याची वास म्हणजे वासाची सर कुठल्याच महागातल्या परफ्युमला नाही येणार असा तो वास असतो सुगंध आणि अ नंतर म्हणायचं म्हटलं, तर लग्नानंतर तर मला जास्तच आवडतो. थोडा म्हणजे अ कारण की अगोदर आपण एकटे असतो नंतर म्हणजे बोलतात ना कुठेही फिरायला गेलात तुम्ही. तर पावसात गेला तर तुम्हाला खूप छान वाटतं म्हणजे जसे धबधबे आहेत म्हणा. अ किंवा एखाद्या निसर् कारण कि वातावरण कसं सगळीकडे अगदी हिरवगार असत. अ नवीन पालवी फुटलेली असते म्हणजे ते बघून असं मन मोहून जात. त्यामुळे नक्कीच मला आता आवडतं पावसाळा. आणि पावसाळ्यात म्हाला असं मा म्हणजे अ धबधब्याच्या ठिकाणी. किंवा निसर्गाच्या सानिध्यात जायला जायला जास्त. आवडत म्हणजे गावाकडे असू दे म्हणा कुठे अशा ठिकाणी.
अ तसं म्हणजे जर लहानपणीचा पावसाळा आठवायचा म्हटलं तर आमच्या वेळेला एवढी परिस्थिती नव्हती की, त्यावेळेला हे जी अ तेच की ती घेणार आणि मग शाळेला जाणार, मग खूप भिजणार आमची शाळा जवळ होती सोडा. आणि मग पळत पळत ह्या ह्या घराच्या ओ ओजरा ओजराजवळ किंवा त्या घराच्या या अं जवळ असं उभा राहून, उभा राहून मी घरपास करायचो. पण एवढं भिजायचो. आण म्हणजे ते पण ओलं ओलं सगळं अंगावर असायचं, मग एकदा लई असा राग यायचा की कधी पावसाळा संपतो मला तरी मी असं ऋतू पाठच करायचो. जून आला जून ते ऑगस्ट. अ ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पाऊस असतो. कधी संप तोय, कधी संपतोय मी असे महिने मोजत असायचे. खर पाऊस काही संपायचाच नाही. त्यावेेळेला खूप पडायचा जेव्हा आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हा. आता प्रमाण थोडं कमी आहे आ आता कसं उत्पननाचे सोर्स पण चांगले आहे, प्रत्येकाची परिस्थिती पण चांगली आहे. सगळं सामान सामान भेटतं पण त्यावेेळेला परिस्थिती पण नाजूक असल्यामुळं तेवढं भेट भेटत नसायचं ज्याच्या घरी कोण नोकरीला असायचं ते. त्यांना पावसाळ्यां सगळं साहित्य भेट यच, पण आम्हाला आम्ही असं कुतुहलतेने बघायचो त्यांच्या कडे म्हणजे अस पण आहे की एकेकदा वाटायचं कि आपल्याकडे पण असं भेटल पाहिजे. आपली छत्री पाहिजे असं पण वाटायचं. पण जसं जसं दिवस बदलत गेलंत तसं सगळ्या सुविधा मिळत गेल्या. पण ते बालपण ते बालपणच राहिलं. त्या राहिल्या आठवणीच शेवटी. अजून पण अ मुलं निघाली की शाळेला मला ते शाळेचे दिवस आठ वतात. आम्ही कसं भिजत जायचो परत होड्या करायचो, काग कागद फाडायचो होड्या करायचो आणि अ पहिले रस्ते पण चांगले नसायचे त्यामुळं सगळ्या रस्त्यावरून खूप पाणी असायचं आणि त्या पाण्यामध्ये पण
म्हणजे रिंग रिंग असते ना सोन्याची ती माझी एकदा मैत्रिणीन मला एकदा ढकललेलं आणि ती एकदा त्यातून वावहत गेलती. किती रडलेलो माहितेय आता घरात मला मम्मी घेणार नाही हे ते करून किती रडलो होतो. ते मला पावसाला कि अजून आठवते. ती म्हणजे दोन हजार तीन चार ची गोष्ट असेल, पण माझ्या अजून लक्षात आहे. ती कसं गेली पाण्यात न गेल
अगदीच अगदी. नाही म्हणजे ते तर आहेच की पाऊस म्हणजे कसं पावसात अ एक खाण्याची मजा असते, ती म्हणजे चहा गरम गरम आणि त्याच्यासोबत भजी असली तर खूप छान वाटत आणि आता पण म्हणजे कधीही बाहेर पाऊस पडत असला ना की माझ्या मिस्टरांचा मला फोन येतो की बाबा भजी कर मला खायची आहेत आणि मिरच्या वगैरे
अरे ते खूप आ आणि म्हणजे बोलतात ना पावसाळा हा ऋतू कसा चांगला असतो. पण जास्त भीती काय असते की पावसाळ्यात अ- म्हणजे संसर्ग ज्यांन आजार खूप जास्त पसरतात. कारण की जे जिथे तिथे सांडपाणी साचलेलं असतं, पावसाचं पाणी साठलेलं असत. आणि त्यामुळे वातावरणामध्ये कसं आधी कधी दमट वातावरण कधी खूपच थंड. त्यामुळे म्हणजे लोक आजारी खूप पडतात ह्या वातावरणात, त्यामुळे मला ते आवडत नाही आणि दुसरी एक गोष्ट ष्ट म्हणजे त्या ज्या माश्या फिरतात ते तर मला अजिबात आवडत नाही. मी लहान पणी म्हणे मला शाळेत जाताना ते माशा वगैरे अशा पायावर बसल्या एवढं मला राग यायचं ना मी अक्षरश म्हणजे ना पावसाला मी असे मला असं शिव्या देव्याशा वाटायच्या. अरे मला आवडायचंच नाही पाऊस लहान पणी आणि मेन एकदा तर मला चांगला आठवतय, सव्वीस जुलैला होता. दोन हजार पाच साली, पाच का चार साली. खूप मोठा पाऊस. हा खूप खूप मोठा पाऊस आला होता, आणि आम्ही शाळेत होतो. अगदी म्हणजे माझ्या ना कमरेच्या वर पाणी होतं त्या पाण्यात ना आम्ही चालत चालत घरी आलो होतो. आमच्या घरात तीन दिवस पाणी होतं. कमरे एवढं. असे ते दिवस खराब होते ना, बाप रे! म्हणजे म ते तो क्षण मी कधीच वीस सरणार नाही, पावसा मधला त्यामुळे मला अगोदर पासूनच म्हणजे लोकांना कसं खूप आवडतं म्हणजे, मला एवढा असा पावसाळा नाय आवडत. मला पाऊस पडत असला लांबून बघायला आवडतो, पण त्याच्यात जाऊन भिज- जायची माझी इच्छा अजिबात नसते, कारण की नाहीच आवडत मला म्हणजे ज्याच्या त्याचा आवडीचा प्रश्न आहे, पण मला तरी पर्सनली नाही आवडत ती गोष्ट.
हा म्हणजे दोन हजार पाचचा पण पूर मला चांगला आठवतो आम्ही एक दुसर तिसरी ला असतानाची गोष्ट आहे, ते खूप मोठा पूर आलेला होता आणि त्या पुरामध्ये आमचे जे आतीचे मिस्टर आहेत ते वाहून गेलेले. त्यामुळे ती एक आमच्यासाठी दुःखजनक घटना होती. अचानक पाणी वाढलं धरणा- धरणाचे एकदम दरवाजे सोडले गेले. आणि नदीच्या पात्रात जास्त पाणी वाढलं गेलं, आणि ते एकदम समजलं नाही की, वर- वरून इशा त्यावेेळेला मोबाईलच एवढं संपर्क नव्हता, मोबाईल वरती आता लगेच येत दरवाजा सोडलत म्हणून. पण त्यावेळेला एवढं अलर्ट नव्हतं, आणि दोन हजार पाचचा महापूर खूप भयंकर होता. खूप गावापर्यंत आतपर्यंत पाणी आलत आणि त्याच्यामध्ये ते वाहून गेले. हो, खूप म्हणजे दोन दिवस त्यांना शोधत होते, पण ते सापडले नव्हते आणि ते द-दु दूध घेऊन येत होते काढलेलं, शेतात रान होत आणि ते घेऊन येत होते. खरं त्या बिचाऱ्या माणसाच्या हातात अशा दुधाच्या किटल्या तशाच होत्या, मुठ्या आवळलेल्या म्हणजे जेव्हा त्यांना हे काढलं बाहेर. त्यावेळा म्हणजे ते किती भयानक होत दृश्य आणि किती पूर होता, आणि किती शोध मोहीम सुरू होती. जनसंपर्क इतका म्हणजे तुटलेला होता. पूल्ल पाऊस होता आणि असं प्रेत म्हणजे, हे जाळायला सुद्धा जागा नव्हती. एवढं सगळीकडें ओलं हूतं आणि सगळीकडे पुर असल्यामुळ का पली जमीनच शिल्लक नव्हती अस ही भयंकर परिस्थिती हूती ती.
नक्कीच नक्की नाही य पावसाळा म्हणजे प्रत्येकाच्या
ते दिवस आठवत्यातच
हो, प्रत्येकाचे चांगले वाईट सगळेच अनुभव असतात. पण माझी तर जास्त वाईटच आहेत, म्हणून मला पण ती पावसाळा जास्त असं आवडत नाही मनापासून. हा, ठीक आहे पडला तर तेवढाच आपला ऋतूप्रमाणे एन्जॉय करायचा. पण असं जास्त लगाव नाहीये पावसाशी.
पण थोडा पण आ
हा म्हणजे, जिथे पडायला पाहिजे तिथे पडला पाहिजे पाऊस.
हम्म.
त्यामुळ पाऊस पण आता पडत आहे, आपल्याला भविष्यात पाण्याचा प्रश्न खूप मोठा पडणार आहे. कारण आता शेतीलाच पाणी मुबलक मिळत नाही, त्यामुळं अवघड होणार आहे परिस्थिती त्यामुळं प्रत्येकाने एक झाड तरी लावलं पाहिजे, ह्या मार्फत तरी आप पण एक संदेश दिऊया, प्रत्येक माणसाने एक झाड जगवलं तर पुढची पिढी आपली जगल. एवढं प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे.
नक्कीच नक्कीच. ठीकाय मग, आपला पा म्हणजे विषय भरपूर बोललोय आपण
होय, म्हणजे कसं असतंय पावसाळा आपल्याला आवडत नसला तरी पण पाऊस लागला पाहिजे, पाणी भेटलंच पाहिजे. अ पाऊस आला तर शेती ज जगल आणि मानव जीवन पण हा जीवन पण सफल होईल, बरोब्बर.
नको तिथे नाय पडाय पाहिजे जिथे गरज हाय तिथे पडलाच पाहिजे. कारण की ते अशा त्यांचं शैली ती पुढे जाणार नाही, त्यांचं सगळं त्यावरतीच अवलंबून असत. ठीकाय. तर मग छान वाटलं तुमच्याशी बोलून, धन्यवाद.
मला पण छान वाटलं तुझ्याशी बोलून, धन्यवाद.